हॅलो. हा आवाज यायलाय काय? हॅलो.
हॅलो.
हा आवाज यायलाय काय म्हणलं?
हा यालाय आता आला बघ आवाज.
हा हा जेवले बी. तू?
जेवलो बाई. जेवले आता झोप - झोपायचं, टायमिंग उलटून गेलेय आज झोपायचं.
होय. वेळ झाला काम आवरायला.
कामं आवरायला वेळ झाला. मग काय करायचं?
होय. ते तर होतेच ओ कधी तर लवकर कधी वेळानं.
कधी वेळानं, झोपायचं. हम्म. अणि काय?
काय नाही ब निवांत. होय जेवलीत सगळी.
हम्म.
पप्पा जेऊन गेलेत कामावर.
हा. मम्मी झोपली?
मम्मी जेवल्या, झोपल्या, अजून झोपायची आहे तशी अंथरून वगैरे घालून बसल्या.
हा हा.
आनी काय?
पोरी झोपल्या, एक झोपलीया, एक झोपायला लागलीया, तिची काय सकाळची शाळा असतेया. मोठीची. ती सकाळी लवकर उठते आणि सात वाजता.
हा हा हा.
ती उठत्या, आवरतेया जाते शाळेला त्या मूळ ती जरा झोप- त्या तरी दुपारचं झोपवते त्यांना.
हा.
झोपते कधीतरी दहा-साडेदहाला झोपल्या मघाशी.
होय.
मग आता ही अजून बारकी अजून झोपायची अजून. खेळायला लागलिया झोपवाल. हं, तिचे बाबा झोपवालात तिला आता.
हा
बघूया का झोप,
किती वेळ जागते ग ते?
ती लई उशर जागते अगं ती, लई लवकर झोपत नाही ती, ''मगाशी जरा झोपल्याय ना तासभर, ''
होय,
त्यांना झोप ना,
काय नव्हच.
''हं, ते लय दमवायला लागल्या लई आगाऊ झाल्या. ''
हं हं हं हं, आगाऊपणा करतात लहान मुलं तसच की,
हं, तिझ आता गॅलरिंग आहे मो- तिच, तिचं डान्स प्रॅक्टिस तर चालू आहे तिचं,
होय
''हं, दोन डान्स मध्ये भाग घेतल्या दोन गाण्या तर, ''
दोन गाण्यात आहे.
होय, ते बिस्किट खारी खाऊ आणि केसरी, ते लाल असं हे काय दोन गाण्या. हं मग त्याची प्रॅक्टिस, करते डान्स तसा पण जरा लाज- ते जरा लाजत्या, लाजरी जरा, हं हं
करतात गं आपणच सवय झाली की,
''हं, सगळ गलदी करत्यात लाजत्या खरं जरा. ''
होय, तस असतयं सोड लहान मुलांमध्ये जरा जास्त- 'जास्त जण बघितली की घाबरत्यात. ''
''घाबरत्यात, ही लई लाजरीे आहे. ''
करतो तर म्हणलं काय स्टेजवर,
हा, करतो म्हणल्या.
हं
आता बघूया काय काय करत्या?
''थोडं जरी केलं तरी बस, एकदा सवय झाली की मग पुढच्या वर्ष आणि चांगलं कराल. ''
''स्टेज डेअरिंग तर होते, म्हणून घातलंय बाई, ''
होय,
''ते त्यांना कोरिओग्राफर आहे शिकवायला. '' ''असं जरा एजडच आहेत, हं कोरिओग्राफर आहे. '' ''हं, शिकवायला आहे शिकवतात. '' करत्यात डान्स तसा, अजून एवढं स- बाकीच्या पोर एकदम धाडशी, ''जेवण करत नाही गं अस, अस लाजते मला कोण बघायला का? इकडे बघाय, '' ''तिकडे एकदा बघायचं असं, करतय घरात डान्स कराला की शाळेत करत्या म्हणा. '' त्याला घरात अशी करज्यात.
मी शाळेत तिथं करायल सोड बाय-
हां करत्या हं हं,
तेच की,
हम्म आणि काय मग तुझं काय काय चाललंय.
काय नाही बघ निवांत सुरू आहे.
हम्म.
बोलायचं होतं तेन फोन करूया.
हा हा. भांडी बिडी सगळं झोपायची तयारी शुभ्रा हे तू पोरगी काय झोपना
हा तिच्यासोबत तुम्हाला पण जाग राहायला लागत.
हम्म, तिच्याबरोबर आम्हाला पण जाग राहाय लागते.
होय. ती झोपली की झोपायचं.
हम्म, काय म्हणलीस?
ती झोपली की झोपायचं म्हणलं.
हम्म, ती झोपली ती झोपायचच की झोपायची तिची वाटच बघायची नुसत हं झोपू पण देत नाही आगावपणा पण करतेया.
हा.
वरखाली वरखाली आत बहीर आत बहीर करत्या नुसता
एकदा पाणी पाहिजे एकदा शू ला आलंय. सारखं काय तर काय तर कारण काढत्या. हम्म.
तेच की हा
हम्म.
आणि काय मग
काय नाही विशेष काय नाही ग
हा.
त्याचा काय?
काय काय मग
निवांतच ये आता हम्म हम्म
आणि काय बाबा गेलेले ट्रीपला, आले?
नाही अजून आता आज अयोध्या मध्ये होते.
हा बरोबर रामनवमी दिवशी भारी झाले की
होय, तसं ते प्लॅनिंगच होतं ना ते
हा हा हा.
रामनवमी दिवशी बरोबर ते अयोध्यात पोहचली तर आज सकाळी पहाटे पोहोचली. वाटतात. गर्दी असेल होय होय, आज काय फोनच लावली नाहीत. गर्दी होती भरपूर वाटतं नाहीतर रोज लावत्यात फोन
हा हा.
मगाशी लावलेलीत वाटत हा मगाशी लावलेलीत फोन तेव्हा अयोध्यामध्ये तून निघलीत म्हणून
होय, भारी झालं घे रामनवमी दिवशी बरोबर अयोध्यामध्ये बघण्यासारखं आहे मंदिर
होय बघण्यासारखं
आणि मूर्ती बघून तर असं सगळीजण रडायलाच लागत्यात म्हणं असली भारी मूर्ती आहे. आमच्या इथं शेजारचे एक जण गेलेलीत त्यांनी सांगालते अ त्यांची मुल गी दर्शनासमोर गे दर्शनासाठी समोर गेल्यावर मूर्तीला ब बघून लांबन तिच्या डोळ्यातन पाणीच यायला सुरु झालं ती रडायलाच लागली हुंद दके देऊन देऊन पूर्ण एवढं ते अशी आकर्षक मूर्ती आहे.
आकर्षक आहे मु
होय बघून असं म्हणजे एकदम हे देवाला भेटल्यासारखं असं.
हो भारी वाटते.
हम्म त्यानी सांगालत् असं भारी आहे बघून असं डोळे पूर्ण असे हेच झाले.
काय करायच चांगलं चांगलं आहे. ट्रीप कणी दहा बारा दिवसांची हाय.
हं
इथ बघूया काय काय कसं कसं.
हं हं हंं..
येतील आता आणि चार पाच दिवसात परत.
अजून कुठ जाणार आहेत व्हयं
आता आणि कुठं कुठे जाणार आहेत बाई काय सांगितली काय काय माहित नाही मला पण नेमके एवढं. आता आणि कुठं पुढं चालल्यात ते आपण.
तेच्या पण पुढे चालल्यात व्हय.
हम्म तिकडून आता मग कुठं जाय आम्ही करून मग आणि पाच सहा दिवसाने येणार तुम्ही पंधरा वीस दिवसा कशी हाय गं ट्रिप आता आज आठ दिवस झाले त्यांना जाऊन.
हा हा भरपूर दिवस गेल्यात कि मग.
होय भरपूर दिवस गेल्यात.
चांगल आहे कि मग. भारी झालं.
चालतय.
आणि काय झोप यायल्या काय.
हम झोप यायल्या आता काय टायमिंग उलटून गेलंय ना. झोप आल्या बाबा तुम्ही झोपा वर तीघं.
हा हा.
आणि काय जेवण. हॅलो
हॅलो यायलाय की आवाज. हा रेंज जरा कमी जेवण तेन झालय बाई.
काय केलेलीस आज
आज काय आहे भाकरी भेंडी
हम्म
आणि काय टमॅटो साग भात
हा हा हा,
तेच की, पण आले काय बाकीच काय आता आवरलं,
होय रोज रोज पण काय वेगळं ख वाटत नाही तेच! साधच जेवण बरं वाटते?
होय,
लई पण हेवी,
नको वाटत साध काहीतर जेवायच?
तेच की, आणि संध्याकाळ जरा जरा लाईटलीच चांगलं वाटत.
हम्म लग होय पचायाला पण पाहीजे की? जेवण मग हम्म, हम् हम,
ती जेवली काय.
जेवल्यात भाकरी आणि भेंडी खाल्ल्यात,
हं,
अच्छा अजूनी झोपण आहे बघ कारण का तेवढ्या नंतर आणि त्यांच चालूच अस. काहीतर काहीतर खायचं वाळच कुठं बदाम खा कुठं काय खा, हम बदाम खा कुठ काय खा कुठ मग! कायतर पाहिजे होती.
होय,
सारखं चालूच असतय तुमचं.
तेच की हे दे ते दे,
हम्म,
आणि,
हम्,
वाळ खायला सगळं चॉकलेट हे ते तर लईच!
लय पाहिजे असतय सारखं सगळं?
ह ह हं,
काय करायचं,
तेच की,
हम्म,
चॉकलेट लई खातात काय!
लय नाही देेत,
हा,
थोडेच प्रभादात,
हा हा हां,
एवढं काही नाही कवा तर असच कोणत दिल्यावरच कि त्यांना, अच्छा आणि श्य शक्यतो कवा तरीच आणतात त्यांनी!
हा,
असं वाळल कायतरी असतंएच कि खरं बिस्किट. कुरकुर हे ते हम्म, बाकीच सगळं असतेच,
तेच की,
त्यामुळे काय वाळल्या खादीवर असतात त्यानी नुसता,
होय
चालतंय
ठेऊ हा, हा, हा, हा